हॅलो,
हॅलो,
हा नमस्कार ताई.
हा नमस्कार ताई. हॅलो, हो.
आव येतोय ताई. तुम्हाला?
येतोय ना ताई. हो येतोय ना आवाज बोला ना. आम्ही इकडे
हा कुठे राहता म्हटलं, गाव का गावाचं नाव? का नाव आहे तुमच्या गावाच?
आम्ही सडना, सटाना सटाना.
हो का, ह ह,
हं, काय काम करतात ताई तुम्ही?
काय नाही, मी माझं काय शेतीचं काम असतात.
हं शेती करता का?
हो शेती करते ना मी, तुम्ही काय करता ताई? ''मला एक मुलगा, एक मुलगी आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. ''
हो का, शाळेत जातात का मुल?
हो,
हो का,
''अजून लहान आहे ना, एक मुली आहे, पाच वर्ष आपली पाचवीला जाते. '' आणि मुलगा दुसरीला जातो.
आणि मिस्टर काय करता?
शेतीच आहे आमची,
शेतीचे का, मग तुम्ही शेतीला- जोड, असं जोड व्यवसाय करत नाही का मग?
हो, करते ना,
काय कम काय कर-
माझ, पार्लर आहे अ काही- ''टेलरिंगच करते, काही उमेदअभियान मध्ये काम करते मी. ''
हो का, म्हणजे शेती पण- शेतपण सांभाळता? शेती सांभाळून, शेती सांभाळून,
''हो, हो, हो, हो, शेती वगैरे पण करते सर्व. हो, हो, हो, ते पण करते. '' हो.
हं, व्हय
त्याच्यामुळे कस, पाहिजेलं ना काहीतरी,
''हो मग, शेती व्यवसायाला जोड, हं जोड व्यवसाय पाहिजेच ना. ''
असं हं.
अभियानामध्ये काय काम करता ताई तुम्ही?
अ अभियानामध्ये मी का-
हं
हां, येते का ते काय म्हणता- अ सी, आर, बी, च काम करते मी.
हो का, चांगलंय मग, सी. आर. पी. चं काम थोडस सांगू शकता का तुम्ही?
हो.
सांगा मग,
काय चाललं अजून, तुम्हाला काय तुमचं काय शेती वगैरे काय?
अ, आमचं काय आमचं शेत- शेती पण, आहे मी शेती पण करते, आणि त्यानंतर आहे ना पशु संवर्धन मध्ये पण आहे मी.
हो का,
मैत्री म्हणून हं, जसं आपल्या सरकारी दवाखाने आहेत तिथे कसे आशा वर्कर आहेत ना,
हो, हो, हो,
''तसं मी एक, पशुसर्वधन दवाखान्यामध्ये एक मैत्री म्हणून आहे. '' माझ्याकडे ये लसीकरण व- वगैरे छोट्या जनावरांना, मोठ्या जनावरांना, कुकुटपालांना लसीकरण येतं ना, पावसाळी लसीकरण म्हणजे वर्षातून तीन लसीकरण येत- ते लसीकरण कराव लागंत आम्हाला.
हो का? चांगलंय ना मग तुमचं मग.
हो मग.
हम्म आणि मुली वगैरे, मुलगा काय जॉब वगैरे करता का?
नाही, मुली हे माझे शिक्षण करताय.
हो का?
आणि मुलगा पण शिक्षण मुलं म्हणजे मुलगा लहान आहे, मुली मोठ्या आहेत.
हा हा हा.
अस.
होव का? चांगलंय न मग.
हो मग.
आणि शेती वगैरे, मिस्टर सांभाळता? का तुम्ही सांभाळता?
शेती आम्ही दोघं सांभळतो. मिस्टर पण सांभाळतो आणि मी पण सांभळते.
हो का? चांगलंय मग. आणि का हो ताई मग तुमचं ते अभियानमध्ये तुम्हाला पेमंट वगैरे, चांगलं येत असेल ना मग?
हो पेमेंट चांगले पडतं आम्हाला.
हो ना?
हा.
हम्म, कसं मग गट वगैरे किती आहे तुमच्या गावाकडे?
ते गटांचं नाही माझ्याकडे, माझ्या कडे ना फक्त हे पशु, गाई अ बैले हे वगैरे मोठे जनावर, लहान जनावर हे आहेत ना, हे आहे माझ्याकडे.
हो का?
हम्म. डिपार्टमेंट असत ना ते. गावामध्ये कॅडर असता. ते प्रत्येक ते प्रत्येकच त्याच काम वेगळं वेगळं असत, तसं माझं काम ही ए. पशुवर्तीये माझं काम.
हो का?
तस माहिती आहे मला त्याच्याविषयी, पण म तरी मग ते काम जास्त करून माझ्याकडे नाहीये.
नाही मग, आमच्या गावात कस मी सी आर पीच काम करते गट गट वगैरे बनवायचं ते करते मी. ते पशु वगैर तेच नाही आमच काही. ह
ते कणी असं म्हणजे सी आर पी आणि हे हे काम असं दोघांचं ना डिपार्टमेंट वेगळ वेग वेगळ असं त. तस आम्हाला कस आहे मी पशु म्हणून ये ना, मग मला ट्रेनिंग वेगळी अस ते सी आर पी ना वेगळी असते, सी आर पी नच हे समूह बनवणं वगैरे असं असतं. म आमचंही ना, तीन महिन्या तीन महिन्यामध्ये एक य पी पी लस येते, एम रिची येते. अ वॅरंटी म्हणतो, वॅरंटी म्हणून एक लस येते. हे लस येतात. तीन महिन्यानंत आम्हाला एना पूण्णं गावाचं सर्वे करून आणि लसीकरण करावं लागतं.
हो का?
आसं असतं आमचं काम.
हम्-हम्-हम् चांगलंय मग तुमचं आलं, आमचं काय नई आमचं गट वगैरे बनवाचं.
तुम्ही गट बनून आणि महिलांना गरीब महिलांना लोन वगैरे देत असाल ना?
हो-हो गरजू महिलांना. आता कसं प्रत्येक जन ब हां हो-हो असं, चांगलाय आमचं पण काम.
हम्, चांगल्या पद्धत त्याने गरीब महिलांना मदत करणं हे आपल्यासाठी खूप भाविक असतं ब्वा, छान वाटतं मनाला.
हम्, असं आणि काओदय मुली वगैरे, काही जॉब वगैरे काही करतच नही का म?
नई ना आजून, आता एक मुलगीने माझा बारावीचा एक्झाम दिला.
हो-हो-हो
एक मुलीने अकरावीचा त चोवीस, पंचवीस, सवीस तारखेपासून चालू होणारे. मुलगा त नव्वीलाचे.
हां-हां, हं
असंय
हो का?
हम्म
अम्, चांगलाय ब्वा म. आणि, बघा म काहीतरी तुमी पणान दुसरं काहीत् आं करत अश्यान ना म.
नई मंग हे सा, माजे कसए शेती पण क सामाळते. आणिए पशुसवदन मध्ये पण हाए ना. म एक-दोघी हे चालता, हम्म.
शेता आणि शेता वगेमदे काय ए शेता मंदे.
आत्ता हल्लीचा मी कांदे लावलेलेत. आणि घऊ केलेलाय, हम्म.
ओ, हो अम्, आमी पण कनी बाजरी वगरे केली. कांदे वगैरे काढले आमचे काल.
हम्-हम्
अम्, तपहाय आता हो काड्ले काल काड्ले कांदे. अं कारण कसं लवकर लावलेते ना ते. त्याच्यामुळे काड्ले गेले मग.
ते पणला अम् हम्
हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! कायं झालं कायं हं बोलां नां. हो हो पप्पई लावली आहे नां हो हो येतोय येतो येतयं ताई. येतोय नां. पपई लावली आंता.
ते किती येतं तुम्हांला.
आम्हांला कायं शेती फक्तं तिनं एकर आहे ताई.
हो कां चांगलं नां मगं तीनं एकर मध्यें तुम्हीं. कांदे, बाजरी.
बरं हे एक. हो एकटां मुलंगा आहे भरंपूर त्यांच्यासाठी आपल्यांला कायं. शेतीवरचं नाहीं ठेवायचं पणं मंग ते पाहिजे नां असं.
हां हां.
शेती वगैरें पणं पाहिजे सर्वं गोष्टी पाहिजे हो मुलंगां लहांन आहे माझां दुसरीला शे.
मुलग्यांसाठी तो मोठं. मोठं झाल्यांवर कांहीं तरी स्वप्नं पहिले असेल नां तुम्हीं पणं?
मंग प्रत्येकाचं स्वप्नं असतं नां.
प्रत्येक आईचं स्वप्नं असतं. हो.
तुमचां मुलंगा कितीवीलां आहे?
नववी आहे नां.
हो कां? हां मंग मोठे आहे मंग तुमचे मुलं मोठे आहे बरं माझ्यां मुलांचे पेक्षा.
हो मुलं मोठीतं आहे माझे.
हां माझे लहांन आहे अजूंन शाळेंत क कॉलेजला कुठं जातांत ते.
हम्मं मुलंगी पणं आहे नं गं. इथूंन थोडसं लांबच आहे आम्हांला तीस तीस एक किलोमीटर आहे. पणं मंग तरी जांता आणि एक मुलंगी मालेगांव आहे. एमएज कॉलेज हम्मं. आणि मुलंगा इ आमच्यां. गावांची हां स्कूंल आहे नां तिथं जातो हम्मं.
चांगली बुं आं मंग.
अच्छा,
भरंपूर हँडल करावं लागतं नां मगं. कांहीं गोष्टी बरोबर आहे की नाहीं मंग. शेतीचं करायचं हे करायचं घरांतलं करायचं. मंग बाईच्यां जातीला प्रत्येक ठिकांणी हे करावं लागतं नां मगं.
हो.
अं.
तुमच्यां आमच्यांकडं आंता पावसाचं वातांवरण झालंय ताई. खूंप पावसाचं वातांवरण झालं.
हॅलो! हॅलो, आवाज येत नव्हता काय म्हणत होत्या तुम्ही? आवाज येतोय
म्हटलं आमच्याकडे खूप पावसाचं वातावरण झालं म्हटलं.
हो का आमच्याकडे कडक ऊन पडलेलं आहे.
हो का नाही मग त्याला तरी म आमच्याकडेच काय दिसायला लागलं काय?
काल पाऊस होता ह काल पाऊस होता आमच्याकडे
मग आमच्याकडे आज कारण कसं आम्ही काल कांदे काढले ना, आज पाऊस येतोय. खूप धावपळ करायला लावून, अ
झाकले असतील ना, कांदे
कांदे झाकले पण तरी पण म असं टेन्शन नाही राहत ना, ते पाऊसाच म
हो मग आमच्याकडे काल तीन, चार
त्यात धावपळकी शेतकऱ्यांची पाऊस पावसाचं वातावरण काल तीन, चार वाजल्यापासन झालेलं होत. अं----पण मग गार वगैरे पण पडले आमच्या इकडे आणि पाऊस पण भरपूर होता. पण मग शेतकऱ्यांची खूप धाव पळ केली आता गहू जो गहू आहे आता आलेला हाइत काय नाही होत ती,
गहु कोणता ताई तुमचा चपातींचा आहे का? ते हे करतो ना, आपण पुरणपोळी त्यांचा गहू आहे का तुमचा?
हो पुरणपोळींचा पुरण पोळींचा पण आहे आणि पोईंना आपण चपातीना ना जो वापरतो ना तो पण आहे.
हो का? हू चांगलं आहे ना मग,
हो मग,
पुरणपोळींचे पणं आणि चपातींचे पण घरचे गहू गहू पण खूप महाग झाले ना ओ ताई
हो हम्
बरोबर आहे का नाही.
हो हो चालेल चला मग ताई हा, सहज कॉल केला होता. नवीन वर्षाच्या हार्दिक- हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला
तुम्हाला पण ताई धन्यवाद! चालल,
हो हो हो